हॅलो हा आलं की तुमचा होय-होय ऐकू येतय लागलं की रिंग ऐकू येत नस ते डायरेक्ट लागतंय
होय काय काय समजनेच की हो मग असं दुसऱ्या कोणाला लागणास
जाउदे घ्या तुम्हाला म्हटलं ना हे मलाच करायचं ते कीच कॉल बसत ओ एक मिनिट ह चालूच ठेवा हा बोल कोणाचतर फोन यायला लागलाय ना व्हायब्रेट काय व्हायला लागलय मला
होय काय हा हा नवे अशी स्कीम पाहिजे होती ना म कुणाला पण करालतीस कॉल होय तर काय ओ ते सहाच करा पाच कराती आणि लिमिट
तरी बरं मागच्या वेळेस तर तीनच कॉल होतं.
व्हय
झालं होतं कुणा कुणाला करायचा
कुणाला कराय नाहीतर काय हो कोण सगळ्यांशी बोलतात नाही बोलतात.
आता मी जाते कामचास त्यांना दोघींना फोन केला आहे एक जण तर मी म्हणते मी बाहेर जाणार आहे संध्याकाळी बघू.
पण त्यांना त्याची काळजी वाटत नाही काय टास्क कम्प्लीट करायचा आहे किंवा काय
च्या लॉटला येणारे आत्ता कुठ आलंय त्यांना नाई आलं आता.
व्हय काय? पण आता भीतीच वाटते अहो ते आलं आलं की लगेच कम्प्लीट करून टाक टाकलेला बरा
होय त्यांना आता आलं न होय होय लव आला तरचं होतय की
होय पटकन कम्प्लीट केला ना टास्क काय वाटत नाय नाहीतर पेमेंटला पण लई प्रॉब्लेम येतात नंतर होत नाही लवकर उगाच सारखं सांगत बसाय लागतंय त्यापेक्षा टास्क आला की कम्प्लीट करून टाकलं की काय प्रॉब्लेम नसतय.
मस्त आहे हा
हम्म झाले मी नाय भांडीत
चालू आहेत लय पडल्यात
होय आता सगळे पाहुणे आलेले त्यामुळे
अजून तर ल जाळी गच्च भरल्या अजून आहेतच.
तीन वेळा सकाळच्या आणि सरबत करून झाले हे आले ते आले ते आलं असाच चालले.
हां
तर काय प्रत्येक जण याय लागल्या, त्यामुळे मी स्वयंपाकच केला नाही म्हटला दुपारीच करूया शिस्तीत.
काय रोज करून वैताग येतो.
होय काय करायच मग
संपत नाही आपलं म्हणून तर हे काम केले हह हह
आ
कोणाला काम नाहीये म्हणूनच हे काम दिले आहे.
होय
कॉल करायचं काम दिले की
एक एकदा असलं की वेळ भास होत नाही तर इदा काहीच काम नसतात.
तेच सांगायला तुम्हाला तर काम नाही वाट त्यांना म्हणूनच हे काम दिले असले लागते. हे कम्प्लीट करा फोनवर बोलत सगळे नाही नाही काय सुद्धा नाही कधी करू आणायचे विकत ते संपत नाही
काय हो सांगा लागलं तो काय करू?
मी हा हे आता विकत आणायचा आता तिकडं
हम्म हम्म
मम्मी थोडं करतो म्हटली आई, तिच्याकडं आणायचं जरा जरा विकत आणायच्या
होय
कुठे करत बसायचं हं केल्यात काय गच्ची ते आहे ना इथे आम्हाला गॅलरी टाकायचं म्हणलं की तिथेच कपडे आणि तिथेच ते असे होते.
मी आता ऑलरेडी वर राहायला आलं आहे म्हणटलं, घेतलं आहेत म्हणून सगळं टेरेसवर वाळत घालले ते म्हणून करून टाकलं ते पुढच्या वर्षी म्हटलं खाल्ल्यावर यायला पाहिजे, करायला
गावाकडं काय चालतय की दारात केलं तर
नाही आवो मेन रोड हाय
हा मग धुरळा माग
होय धुरळा वगेरे सगळं गाड्या येतात जातात दिवसभर अस ते बारा वाजल तरी चालुच असतंय रात्रअन दिवस त्यामुळं ते काय शाबुच तेवढं राहिलेलं ते राहिलं त राहिलच पापड परत काय जमलच नाही क
परत एकदा होतंय करा
सल्लग केलं सगळ आणि एक तेवढं राहिलं नंत तर करायला येईल म्हंटल तोपर्यत राहिलंच ते
ह.. जाऊ दे आता विकत आणायच जाऊदे
होय विकत आणाय
किती तरी मिळतय की आहो आता हा आता मिळतय लई स्वस्त हायत
हं स्वीटडिश आवडत असतील तुम्हाला स्वीट
आवज येईना तुमचा
तेचकि नॉनव्हेज खाईत नाही म्हटल्यावर स्वीटडीश आवडत असेल म्हंटल
स्वीटडीश नाही एवढं आ हा नाय नाय एवढ पोळी तर मी अर्धीच खाते पुरणपोळी
काय ते
तरी मी अर्धीच खाते ह हा नाय आवडत
अजिबातच आवडत नाई
नाही नाय ती पण आता उघी रागवून रागून हम्म खाय लागले थोडी
ते मग तुम्हाला
चपाती भाजी किंवा मग उडीद कडे इडली डोसा असलं सगळं ते सगळं चालतंय काय पण
आवडतात.
हा आणि आता करावच लागतयं पिलुमुळ आठवड्यातन दोनदा होत त्यालापण लय आवडतय.
आमच्यात पण मुलांना नाश्त्याचे पदार्थ जास्त आवडतात. त्यास इडला-इडली डोसा असं केलं की दिवसभर तेच ब हा सकाळ, दुपार तेच बनवून द्यायचं. त्यांना
तेच द्यायचं तसच हाय. मला न करायचा ना कडेक्शन वर नाय जेवत कोनच्या त्या नाय जेवत तेच खायचं मग
ते काय कधी तर बघ सॅटरडे किंवा संडे
तेव्हाच करावं लागत सुट्टी घ्यायची बघून नाही नाही घरातलं सोडण
पदार्थच आवडतात बघा, होय आमच्यात ब्रेड पावभाजी, मिसळ
आम्ही भात आणि चपा ए चपाती आणि भाजी केळ्याचा पत्त्यानं पात याचा
ते अजून बारक्याला काय?
नाही-नाही त्याला चवच द्यायची नाही, बिस्कीट नाही, चिप्स नाही, चॉकलेट नाही
हुं हुं त्याला ते जरा पोटाचा प्रोब्लेम असेल त्यामुळे
नाही सवय लागते परत मग तोपर्यंत आपल्या कन्फर्म होत नाही तोपर्यंत प्यायचंच नाही.
हूं हूं आइस्क्रीम पण नाही होय
पण त्या तिकडे सेट झालं की आरे हे घालच तू
तुम्ही खाताना वगैरे पण
नाही मागत त्यांना माहिती आहे ना हे शीळ आहे मग नाही खात तेनी नको म्हणते
हम्म बारीस
या भंट्या अडकील ठीक आहे चल लहानपणे जर चप्पल डोक्यात घातला ना तसं सेट होतय त्याचं डोक चव त्यांना माहित नसतय ना काय ते त्याला जर सारखं जर सांगितलं ना हे घाण ये हे शी ये त्यांनं उलटी येती तुला
हम्म हम्म हम्म
त्यांच्या डोक्यात तेच हे होतय नाही नाही शी ये आपण खाल की हे अस होतय आता माहीत नाही पुढ तो काय करेल? म्हणजे मला जेवढ शिकता येत तोपर्यंत तर नाही
होय
आम्ही तर अस ठरवलं त्याला जोपर्यंत कंट्रोल करू शकतो तोपर्यंत करायचं
होय हम्म हम्म हम्म
झाल पाणी सोडते झालं आता झाल आता पाणी झालं खाली आता डबल काम पाणी चोक झालं म्हणलं बेसिनच
होय काय? ते कस? काय? जास्त भांडी होती त्यामुळे असेल
नाही काही टाकलं असणार तसच
ते आता सगळ काढून बसायला पाहिजे खाली आम्
पाहुणे आले की ओ
आपल्या घरातलं आपल्याला माहित असतं कस करायचं. हम्म त्यांना तर काय माहित आपल्या घरातलं.
होय आम्हाला मला पण तसंच होतय काय करणार मग? होय की
नाही नाही तस काही नाही काढते की आता ती घाण हम्म
आपलं आपल्यालाच सगळ करायला लागतय
नाही आमच्यात सगळ करून खातात हातानी लय असा त्रास देत नाही ते हातानी खातात काही अस लइ रुबाब नाही कोणाच
भाजी झईल त्र आले की पहिला म्हणते तूच बनव
होय काय तिथं पण गेलो क नई तिच्याकड, सगळं मलाच करायला लावते तू छान करतेस तूच कर. माहेरी गेली की पण तसंच इथे आले की पण तसच. तसच होतय अहो मला मग नाही पण म्हणता येत नाही.
नाही येत. माऊ तू तिकडे जा, छी छी झालंय सगळं एवढे दोन झाले क नई एक दोन मिनिटं स्टॉप घेऊ यात काय मी जरा पुसून काढते खालची घाण दहा मिनिटे झाली कनी मग थांबूयात मी जरा क्लीन करते. पाणी झाल की परत काय चालतय मला ये पॅक झाला सगळ
चालेल की होय वेळ पण नसतोय त्याला सगळं
नाही नाही पाच मिनिटात होतया सोडा फरशी पुसायच तेच्या आत क्लीन करून
होय बर बर ठीकये बारका आलाय वाटत बारका म्हटलं
मुलगा आलेला वाटत म्हटलं
होय आलाय परत आलाय ये काय घेऊन जाऊ नको.
तरी ऐकतोय बघा सगळं आणि सांगितलेलं
तुम्हाला एक पाच मिनिटात
बर बरं ठीक आहे हा ठीक हाय..